हॅलो.
हॅलो, हॅलो.
यालाय, यालाय, आवाज यालाय.
आ हा.
हा मगाशी तुझं कायचा पर स्टार्टिंगला अडकलं काय आवाज? मग त्यानंतर आवाजच यीना. हॅलो, हॅलो, करालोय मी किती वेळा?
मला येत होता तुझा आवाज प्रॉपर.
मला यिनाच झालता तुझा आवाज.
का नाही नेटवर्क नसल, आभाळ आसल व्हय. दारातच बसलोय की, आबाळ आलय ना तेच्यामुळ असल.
आवा आभाळ तर आलय, दुपारी पाऊस पडला सोड.
जरासंच केवढं, कुठ जास्त पडलाय?
आणि काय म?
काय नाही बघ, काय कराल्यास?
काय नाही बघ बसलो, नामाज पडलो म तुला फोन लावायचं म्हण ण लावलो.
हा आग तेच काय झालं? हा.
बोल कि, बोल, बोल.
हे बहिणीला बहीण पण कराल्या ना माझी, मग तिला काढून दिलेल हे तिच हाय अकाउंट. ह
हा हा.
हा. आणि मग तिला आता कोण फ्रेंड्स वगैरे नाहीत, मग कुणा संग बोलल, म्हणून म्हणलं म मी बोल मैत्रिणी सोबत माझा म्हनून मग तूला लावलो फोन. समजलं.
समजल.
हा.
हम्म. हम्म. आणि काय करायल्यास मग.?
काय नाही बसलोय आता ह.
मी पण बाई. काय नाही बसलोय.
काय म्हणे कॉलेज ते कुठला.?
कॉलेज म्हणजे तेनी सांगालतीत. कधी कॅप्रम चालू होणार आहे. तो त्यामध्ये म्हटला तरी तो म्हटला की तीस तारीख अस रजिस्ट, स्टेशनला. आणि बाकी त्यानंतर मग एक पंधरा तारीख. पर्यंत रजिस्ट्रेशन चालू मग त्यानंतर. मग ते हे येणार. रिझल्ट येणार तिज तुमच. किती म्हणजे किती नंबर आहे सीईटी मध्ये. मग त्यानंतर मग कॅपराऊंड चालू होणार असं.
माझं ते हे झालं माझ नॉन क्रिमिनलच. काढाय दिले ते यायला पाहिजे ग. त्याच्याआधी.
हम्म मिळायला पाहिजे सोड. रजिस्ट्रेशनला टोकन चालतय. नुसतं ऍडमिशन आपण जवा ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजमध्ये सबमिट करतोय कि नाही.
ह
तवा लागतय.
नॉन क्रिमिनलच्याकड कुठे ठोक नसत त्याचार
म् मिळ मिळत असेल. हा मिळते की मिळते. माझ्या भावाच भेटलेलं मला. नॉन क्रिमिनलचा व तो पण तिच्या्या कॉलेजमध्येध्ये पाय. माझ्या कॉलेजमध्ये. पाहिजे होत. जयच्या मग त्यानंतर. ते नाही मग भेटलं ते तिन टोकन दिला म चालतय. हम् माझा अजून दिलोय बाई. बघूया आता काय-काय होते हम्म.
आणि तुला ह्याच्यासाठी मी करणारच होतो. अगं फोन. काय नाही बघ बसलोय. उद्या नाहीं तर परवा दिेवशी जमलं तर बोनाफाईड काढायला येणार आहे. कॉलेजमध्ये.
हा. हा. हा मला आठवलं. ऐक मला स्वातीने काल. फोन केलती काल नाहीतर आज. काल म्हणालोय बघ. मग ती म्हणाल ती. कॉलेजमध्ये आपण जाऊया काय शिक्षकांना म्हणजे त्याच्या. सरांना कॉलेजस विचारायला.
कशाला तुला गुगल नाही आहे म्हणाव तुला?
म्हणजे. असं म्हणजे. असं नाहीं एक माहिती विचारायला. कुठ. कॉलेज चांगलं हाय मग सगळी हा. चीई तर म्हणालती डी. के. टी. म्हणालती बाई ती हम्म. ती म्हणाल ती व्हय मी जमलस तरच, बाहेर जाणार हं. नाही तर मग, ति तब्येत सारखी बरं नसतीया, म्हणाल ती बाई.
कुणाची?
तिजीच म्हणून मी इथं बघालो या हम्म.
हं हं हा.
मग ती म्हटली बाई असं. मग जाऊया काय म्हणाल ती म मी म्हटलो की मी प्री तिला विचारतो घे म बघूया काय होतेज्ञ म्हणलो तुला सां
हम् म तेच ग उद्या किंवा परवा तशी जाणार म्हणाल्या मी तुला रील का क्रमी क्रिएशनची तिथे जाऊया खायला आणि बोनाफाईट काढून आ आपलं असं करू नये असं म्हणून फोन करणार होते तुला मी.
हम्म चालते कि मग तसच कॉलेज पण विचारून येऊया.
हम्म.
तिला बोलून घेऊया परत बोनाफाईड का लगेच देतोय तो मग तस कॉलेज पण वरती जम ना.
म तेच कि भक्ती य त्या काय विचारूया भक्ती आली तर आली का आता अंजलीला तर काय आला जमणार नाही कारण फिरायला जाणार अंजली दिदीकडे गेल्या तिच्या.
वय मी पण विचार कर आलोय आपण फिरायचं का काढना काडना म्हणून.
हा काढना म्हणजे काढायचं होतं खरं अ झाला तोच विषय झाला.
स्टेफी पण स्टेफी पण काय बोलली नाहीस तू पण. आणि भक्ती पण.
हो स्टेफी कुठे येणार आहेस. स्टेफी नाही म्हटलं याला तू मी भक्तेने अंजली जान व्हय.
अ
बघू मग काय ते मग बघ बया कॉलेज व जात अस तर म स्टेफीला पण विचार फोन करून.
हा ते विचारूया की आणि आणि परत ते पण आपलं फिरायचं जायचं ठरले.
हा तेच की ठरल. हा तेच का स्टेफी बक्की कॉलेज चालूच्या व्हायच्या होत तवाच म्हणाल ती आपण कोल्हापूरला जाऊ आता काय विषयच काढले नाही तिन पण. आपण बघूया मग.
पण बघूया घे विचारूया अनेकदा काय होते.
हा तसं करूया. आणि मग बघू मग आणि काय म्हणाल ते सााती अंजली त्यां कुठे बहितात. कॉलेज.
तेनी मी बी एम बी ए करणार आहे मला तेव्हा मी अंजलीला फोन केलो नव्हतो स्टार्टिंगला.
हा हा हो ते एमबीए पण एक्झाम दिल्यात.
हा मग तेव्हा स्टार्टिंगला तुला सांगितलं नव्हतो काय तिला फोन केल त तिनी एम बी ये करणार आहेेत ग ती आणि सानिका.
होय वाटतं बहतेक.
हा त्यांनी एम बीच करणार आहे ते एम सी काय करणार नाहीय त म्हनं. आणि अंजलीच्या म्हणजे कोणत आहेत मग त्यांनी पण सांगित तिला एम बी एच आर म्हणून.
हा करू दे मग ती एम. बी. ए. म्हणल्यावर ती काय डी. के. टीलाच करेल.
हम्म. त्यांनी मी डी के टी च बघणार आहे ते ती अंजली म्हणाल त की. कि मला घरात ना कुठं पाठवत नाही म्हणजे लांब इथेच घेणार आहे म्हंटली.
ह मग चालतय की आणि त्यांना मार्क जास्त आहेत गं. त्यामुळे त्यांना मिळू शकतय केटी आरामात.
अग एम बी ए ला, कीती पडल्यात काय माहित तेना?
आ विचारायला पाहिजे.
वा पुढच्या टास्क मध्ये हाय कणी हे पण याल्यात, शिव्या पण याल्यात.
हो.
वय दिदीच्या हेजामध्ये, फोन मध्ये आल्यात ती करालती बाई.
हा हा म्हणजे सगळे कॉल त्यांनी, हे केले असणार आहेत.
काय माहिती बाई आता आणि जरा त्यामध्ये मला भीती
काय न्हवच बाई?
ग असलं कंटाळा आलाय कनी, घरात बसून बसून
होय आगं, खरंच कुठ तर जाऊ वाटालंय फिरायला? सेम
चालतय तु बोनाफाइटच बघ, कधी जायच?
मग मला काय मम्मी? कवा पण आण म्हणून सांगल्या, मम्मीच काय तर काम हाय ग? ते देणार हाय. मगअ ती करणार हाय मग. ती काकुचा मुलगा पण हाय, त्यो कधी काढून आणणार त्याच्या दुसऱ्या दिवशी मम्मी मग, तीन महिने चालतय ना बोनाफाईट. हम्म
काय मला पण माहित नाही ग?
बघायला पाहिजे, मग उद्या किंवा परवा दिवशी जावु या म, ती क्रिमिक्रेशनची हा हे तीन दिव तीन तीस तारखेपर्यंत हाय तो चांगला हाय ग. जाऊन बघून येजा की म्हणून
चालतय की बघूया, माझं काय नाही.
म कवा जायचं ते सांग. म बघतो आता मम्मीला विचारतो. मम्मीला विचारतो उद्या मग किंवा परवा दिवशी. मग भक्तीला विचारूया, सेतीला विचारूया. स्वातीला आताच कसं? मग परवा दिवशीच जाऊया म्हणजे उद्या सांग स्वातीला
म्हणजे ते ग कॉलेज विचारायच, ती म्हणत्या.
हा तेच की, परवा दिवशी जावूया कि, उद्या सांग तिला की परवा दिवशी जावूया कॉलेजमध्ये आस.
चालतय.
म्हणजे तिला आता अचानक सांगायला नको ग. आता मी मम्मीला सांगतो परवा दिवशी जाणार हाय, तिला पण विचारूया
हूअ. अ विचारून घे, मग बघुया उद्या
हा. हा. तेच करुया म परवा दिवशी तेन जाऊया म जावून येवूया क्रिमिक्स, त्या दिवशी ती रील पाठवलेलो कणी, तुम्हाला त्या दिवशी क्रीमिक्रीएशनची आणि भक्तीन सरळ रील बघायला नाही हाय काय भक तिने सरळ रील बघाय नाही हाय काय आणि खुळी गेलीया तशीच आणि रील वीस तारखेपासन ती ऑफर चालू होती, हा. हा. आणि गुरुवारी गेलीया ऑफर चालू हाय भिप कवापासन बघायलीया आनी म्हंतीया, आग बाई! पस्तीसच मोमोज सत्तर ला खावून आलो, फोटो पाठव गुलाबी झाडाची तोंड पाटवल्या.
काय?
असल, हसल आणि आणि ते पाठवल्यात फोटो, बीटो आणि मला म्हणत्या डीपी बघ की माझा मला कुठं आहे ग मला इंस्टाला वाटलं मला बघाल नाही म्हणली वाट्संअप ला बग, मी म्हणल चांगला आलाय की व्हय ग चांगलीच आहे. म्हणुन माझा फोटो चांगला आलाय.
स्वतःच कौतुक म्हणजे तिझं पण
मी म्हणल आता हे कौतुक किती दिवस पुरेसं मी असं चार, पाच कौतुक इमोजी ह्याच, त्याचं पाठवलं म्हटलं किती दिवस हे भास पुरवणार आता कौतुक तर म्हणली.. आता पुढचं कौतुक म्हणजे मी म्हणल एम सीए ची दोन वर्ष निघत्यात म्हणल यातन तर म्हणत्या यम पण खरं बोलायचं नव्हतं ग. त्या म्हण मग म्हणत्या मग म्हण त्या अग नाही ग, आता होय की ग, आता एमसी ए ला मला इव्हेंटला कोण मेकअप करु वर साडी नेस ईवी ईव्हेंट यायच, जायच म्हणून कोन पिडणार नाय की ग आता, मग मी पण कुठल्या म्हंटलं जाणारच नाही कि ग आता, मी साडी पण नेसणार नाही की परत
इव इवेंटला ला म्हणाव इवहेंट असला तर फोन लावत जा म्हणाव आम्हाला. आम्ही तुला हे करतो.
मग सेम म्हणलो मी म्हणलो इव्हेंट असला की सांग आम्हाला. आणि कॉल कॉल करून तुला जा ग जाच जा म्हणून पिडतो, मेकअप करायला लावतो, आता माझा मेक कप कोण करणार, हे कोण ते असले बडबडायले मी म्हणलं मी सांगतो तुला मला सांगत जा तुझा इव्हेंट कधीए?
हां. मेकअप पाटनर, स्टेफी
होय स्टेफ्रीचा मेकअप करायचा म्हणते, आता मला आता मला कोण पिडणार म्हणत्या मेकअप कर, मेकअप कर म्हणून
काय अ अ अजून पर्यंत शिकलीच नाही. आता जरा, जरा नाव हो लक्षात याल्यात तिच मेकअपच
होय. काय करत्या काय माहित आता पुढं होय नाहीतर काय
काय नवच ते
हम्.
हे बघितले की नाही कॉलेज
ती म्हणालती बाई पुण्यातल बघालतो. जर मी म्हणलं मग पुण्यातलं बघायल्यासच पण बॅकअपला म्हणून इकडचे, तिकडचे बघचील का नाई कुठली? ता बग की ए आय टी म्हणलोय तिला, कारण के आय टी ला मिळल ना आरामात. ते पण एक चांगल म्हणलतर पुण्यातल कुठल मिळाल नाही नको असलं, हे झालं, तर त्याला राहायला एकटी नाही म्हणाल्या ना तो तुम्ही घ्या म्हणाल्या. मग तिला म्हणलय के आय टी घे मग टाकतो म्हणलं के आयटी ला बघू आता
हम्म.. क ए पुण्याला भेटतय तीला
तिला भेटेल की पण तिला एकटीला जायचं नाही मग ती ही सुश फडतरे आणि कोण वेदिका का कोणतर पुण्याला घेणार आहेत वाटत. म ती वेदिका तिला फोन के मेसेज केलाती वाटतं बाई, की त तिथं कुठ जवळ कॉलेज म्हणजे दोघींना बघायल्यास काय तुला म्हणजे जवळ-जवळ नाही तर आपण एकत्र राहू शकतोय, अस ते म्हणून अग चालतय म्हणलं, जर वेदिका का जर सगळं एक जरी कोण तर होय ग मग तेच जर कोण पण असं ती कम्फर्टेबल आहे, नाही काय माहितीआता राहायला त्यांच्यात. तर म्हणली वेदिका